हॅलो
हा बोल की
काय करायल्यास
काय नाय बघ तेच कार्या ॲप् च बघत बसलेलो बघ आता
हा हा
किती टास्क वगैरे राहिल्यात ते म बघत बसलेलो
अ जेवलीस
अ आत्ताच जेवलो बघ तू
मगाशीच जेवलं होत
हम्म लेट जेवता सा का तुम्ही?
होय जरा.
हम्म.
जरा लवकर जेवतोय खरं आज जरास लेट झाला आज जरा स्पेशल होत. स्पेशल जरास चिकन होत.
आवडतय वाटत तुला लय?
होय.
चांगलय चांगलंय कधी तर करायला पण शिका खातोय खोत त एवढं नाही.
ह हां.
करायला पण शिका म्हंटलं?
हा शिकाय पाहिजे. नाही येतय की मला पण.
होय.
होय.
काय येतय तुला?
चिकनची रेसिपी येती नाही. येतय की मला मॅगी पण येतय, चहा पण येतोय, चिकनची रेसिपी पण येतेय.
व्हय.
हा बाकीच अस बारीक सारीक असं काहीतरी खाद्यपदार्थ करतोय मी घरी.
हम्म.
कधी तरच हा सारखं नाही करत.
करायचं रोज रोज जरास करायचं मम्मीला खुश करायचं तुमच्या.
रोज हे कराया टाइम तर मिळाला पाहिजे.
का?
माझं शेड्यूल असते ना, मग डेली शेड्यूल मधुन माझ घरीच नसतो.
म्हणजे असलं कसलं शेड्यूल असतय?
नाही आणि आता भरतीची तयारी करू रायलो ना.
हा हा हा हा.
मग त्या मुळ वेळच पहाटे साडेचार ला उठतोय.
हां.
मग उठून सगळ वरून जायाचं मग सात वाजता यायाच. साडेचार ला गेल्याल मी सात वाजता येतोय घरी.
हं.
मग तिथ मग आल्यावर थोडा स्टडी करायचा दोन तास. तिथून पुढ आवरायच घर च मग घरातन आवरून झाल्यावर क्लासला जायाचं दहाला क्लासला जायाचं मग तिथून पुढं क्लासला गेल्यावर चार चार ला घरी यायच चार पाच ला.
हा हा हा.
कॉलेजला एक्स्टर्नल असल्यामुळ कनय कॉलेज कड जातच हो होतंय मॅनेज. आणि मग तिथून आल्यावर अनेक एक एक एक तास रेस्ट घ्यायची
हा.
मग तिथून पुढे जिमला मग जिम नंतर नऊला घरी.
मग त आता तू जिम वगैरे सगळं ऍडजस्ट करत म्हटलं, तर मगं तर ते आता म्हणजे आता जेवणा पाण्याच सगळं, वेगळं असल ना?
म्हणजे जास्तीचं खायला लागत असल.
होय जास्त त्या प्रोटीन्स तेन लागते ना सगळं.
प्रोटीन्स म्हणजे नुसतं, शेंगदाणे तेट म्हणजे असं डाळी वगैरे असं
नाय नाय म्हणजे बाहेरचं हे असतं त्यांनी सगळं सांगतात की कोणते कोणते डायट घ्याय लागतात ते सगळं असं
हम हम
डे बाय डे अस हे असते, ते मारकरी मटण टेन सोयाबीन
हा हा.
हे आपले पदार्थ ते अंडी, मटण.
म्हणजे तू सगळं नॉन व्हेज वगैरे खातोसच म्हणायचं.
हो नॉनव्हेज ते खातो सगळं.
हम्म चांगलं हाय बाबा तुमचं मग. मी तरी काय नुसतं तर नेहमी फक्त चिकन खातोय, अंडी खातोय, मटण वगैरे काय नाय.
खायच हेल्दी असते ते
नाही नाही ते मटन वगैरे जात नाही आम्हाला. चिकन तर कस कस तर करून अ आमच्या इथल्या ग्रुप मधल्यांनी भरवतात भरवतात.
हा हा.
आम्ही कुठेतरी बाहेर जरी जेवायला गेलो तरी, त्यांना साईडला घेऊन बस. जरी मी या कोपऱ्याला असले, त्यांनी त्या कोपऱ्याला असले, तर मला ताटात काय नको असलं तर मी पार्सल कर ते जात नाही मला, मी लय खात नाही थोडसं तेवढेच.
हाहा.
मसाला मसाला.
म्हणूनच असे घ्यायचे, थोडी बारीक करून.
मी लई बारीक हाय रे, बारीक म्हणजे आता मला पण आता काही तर अस बघायला पाहिजे, प्रोटीन वगैरे खायला पाहिजेच.
प्रोटीन मग त्याला वर्कआउट पण लागतं.
म्हणजे वर्कआउट म्हजे आता योगा टेन काय जिम.
नाय नाय जिम मध्ये रनिंग ते असतं परत
जिम ला जाऊन काय करू मी? काय उचलायला गेलो तर मीच पडेल.
तसं नाय, छोटं असतात की डंबेल्स ती.
हम् हम हम.
तिथं जायचं. ते उचलायचे, परत असे छोटे छोटे वजनाचे हे असतात की
हम्म हम्म आमच्या कॉलेज मध्ये आहे तसं जिम बघाय पाहिजे आता, गेल्यावर. नाही आम्ही काय जात नाही. आमचे प ग्रुपमधले पोर वगैरे जातात तिथं.
अलाउड हाय? म्हणजे असं बाहेरचं? बाहेरचं कोण आलं की म्हणजे कॉलेजचेच काय
नाही फक्त आमच्या कल्चरची जी टीम आहे ना तेच फक्त.
कल्चररची. तुम्ही म्हणे गंगा आरती केलंता म्हण तुमच्या टीमची.
होय.
मला माझ्या मित्रांनं सांगितलं, होय.
तिथे म्हणजे असं ते आमच्या इथे जे आहेत ना, हळवणकर म्हणून त्यांनी म्हणजे असं एक्स वाय झेड जे होते ना त्यांनी आमानी अ सांगितलेलीत आमच्या सरांना, की असं असं तुम्ही शो करणार काय म्हणून. मग नंतर त्याने आम्हाना सांगितलीत, मग आमचे सर म्हंटले ठीक आहे कर करणार मग करतो म्हणून, मग नंतर त्यात आमची आपली पोर होती ते खूप किमान एक आठजण कायतरी होतीत वाटतं.
हा हा.
मग ती सगळी पोरं तिथं गंगा आरतीला पण त्याच्या आधी आम्ही खूप म्हणजे खूप एवढे कष्ट केले म्हणजे अ ते ते काय दिवे असतात ना गंगा आर तिचे ते स्वतः तयार केलेत आम्ही.
इथंन मला वाटलं बाहेरून आणालाय, ते भारी दिसालते.
हा. ते आम्ही सगळं ते आमच्या पोरांनी कनई अशी म्हणजे आम्ही नाही काय करायला, आम्ही फक्त वाती करायचं. असलंच करून दिलं, पण सगळी पोरांनी एवढी मेहनत केल्या ना की ते बुट्ट्या वगैरे आणायच्या, त्या असे वेल्डिंग वगैरे लावून सगळं करून केलं त्यानी.
हा हा.
खूप छान केलंत सगळं असं.
आणि पूर्ण सेटअप पण तुमचा भारी झालेला सगळा.
व्हय. अख्खं आमचं म्हणजे आमच्या अशी शहरातली सगळी कुठन कुठनं आालती ते गंगाआरती बघायला.
हा हा पब्लिक पण जास्त होती.
चांगलं होत, ‌सगळं चांगलं झालं बाई.
हा हा. मी पण आलेलो बघायला होय.
पूर्ण असं पूर्ण पब्लिक छान दिसत
हो अ पब्लिक थांबाय जागा नव्हता तिथं.
होय. सल्लग चार पाच दिवस, एक आठवडात तरी सल्लग फिडला तरी नुसतं तेच दिसत होतं. गंगा आर
हा, होय माझ्या पण फील्डला येत होतं ते सारखं.
लई असं म्हणजे आता ते असं गंगाआरती म्हणजे आता ते मारवाडींच्यात कसं असतें की त्यांच्यात लग्नात वगैरे गंगाआर ती पण करतात ना, त्याला काय तरी म्हणत्यात. मग आता ती परवा गंगाआरती नदी वरती केल्या नंतर अमानी म्हणजे लगेच एक हे आलतं इव्हेंट असा आलता की अशी अशी मारवाडीवरच ह्याच्यात लग्नात वगैरे करायचं आहे गंगाारती. मग तिथं आणि त्यांनी गेलते
मग तेव्हा त्यांनी पेमेंट देत तुम्हास्नी हा. किती देतात तरीपण
अ शो म्हणजे असं बाराशे असं बाराशे, हजार दोन हजार वगैरे असतीलच की.
ही महाआरती केलासा तेव्हा पण आपल्या तुम्हाला एवढं मिळाले होते.
होय होय त्यावेळी जर जास्त मिळालं असतील कारण की ते मोठी पार्टी होती ना.
हा मग आम्ही आलो असतो तर चाललं असतं की गंगा आरतीला
होय पण आमच्यात कसं ए ना आमच्या ग्रुप मधले सगळेच असेच की म्हणजे बाहेरनं कोणाला बोलवायचं लागत नाही.
म्हणजे असे टॅलेंटेड आहेत.
म्हणजे तर म्हणजे आमचा आमचा ग्रुप आहे त्यात चित्रकार आहे पणे ते म्हणजे असं पेंटिंग पण करतात फोटोग्राफर आहे, व्हिडिओ ग्राफर आहे. ऍक्टर आहे को- ऍक्टर आहे. म्हणजे असे सगळेच डान्सर सिंगर असे सगळेच आहेत.
असं कोण नाही.
स्पोर्ट्स मॅन ए असेल नसेल आ काय माहित नाही, एवढं काय आम्ही कुणाला कधी विचारलं नाही. म्हणजे असं त्याने फक्त तसं आमच्यात थेटरचं वगैरे असं बोलणं होतंय बस ही बाकीचं काल बोललो नाही आम्ही की.
हा हा स्पोर्टची असती तरी मी आलो असतो तिथं.
काय नाही तुला काही तर अशी म्हणजे असं काहीतरी इंटरेस्ट वगैरे असेल तर म्हणजे अशा मग त्यातनं तू हे करू शकतोय तसं म्हणजे आता तुला चित्र काढायला येत असल. किंवा सिंगिंग, डान्सिंग
होय मी पण चित्र काढतोय माझे स्टोरी तेन बघ त्याच की नाही.
नाही मी लई असं काम कसलं माझा मोबाईल एवढा म्हणजे म्हणजे हा बघेन बघतो बघतो अ नंतर का नाही माझा मोबाईल एवढा हँग वाय लागला की नाही. काहीच असं चालू होत नाही नवीन येणार आहे फोन मी आता.
कधी घेणारायस
मी असं म्हणाय लागल्या ऑगस्ट मध्ये बघ गणपती येतेत ना त्याचवेळी घेई म्हणालोय म्हणजे त्यावेळी ऑफर वगैरे लागलेल्या असत्यात.
हा हा मग सी इव्हेंट चे पैसे साठवूनच घेणार हायस काय. घरची घेऊन जाणार
नाही नाही त्यांचं तसं काय नाही म्हणजे आता घरचं ये म्हणजे तर तसं काय नाही पण मला असं माझ्या स्वतःच्या कमाईचा घ्यायचा ये ना.
हा. हा.
मग नंतर तेच आत्ता कार्यावरचं पण आता किती पैसे आलेत ते. परत इव्हेंटचे पैशे अस तेन असं ते सगळं मिक्स करूनच. नई नई सीजन वाईज असत
हा हा म्हणजे ज्यावेळी ज्यावेळेस लग्न जास्त त्यावेळेस य इव्हेंट
हा लग्न बेबी शॉअर
तेच इव्हेंटला जातायसा तस बाहेरच्या ह्याच्यातपण जातायसा
म्हणजे मी तर फक्त आतापर्यंत लग्नातच केले बाकी कुठे गेले नाही हाय
परत ते बेबी शॉवर ला तेन
हा त्यांनी बाकीचे जात्यात मी तर तशी कधी कुणाच्यात गेले नाहीय
हा हा
एकदा रिल आलेली मला बेबी शॉवर ओके ओके